हा बोल की,
ते आपप कट झालं, हो ते होते, म्हणजे, टायमिंग निघून गेल की, नाही आपआपस कट होते,
हम, तेच, तेच म्हटलं कसं काय कट झालं.
नाही, नाही ते अपआप, कट होते टायमिंग झाल्यावर, कसं आहे, एकशे ऐंशी मिनिट होऊ पर्यंत कीनी बोलायच असते, मग कुमारला पण मगशी, केलतो मी काल केलतो,
तो पण, करतेय ताई,
नाही, नाही ते काय टास्क करत नाही, त्याला द्याय नाही मी काम, तेव्हा माझ्या पाठीमाग लागलेला, कवापासन खर तरी पण द्याय नाही मी, कसं आहे. ते मॅडमला भेट भेटून वगैरे यायचं असते, असं माहि असं हे झालं ना मला, पण तसं काही नाही, आता ह्या ह्याच्यावरून समजलं मला कि दिलं तर चालते म्हणून, आता बघू, आणि कधीतर फॉर्मआला तर देतो, आता काय देऊ शकत नाही, फ्रॉमची डेट हे झाली की,
चालते की,
होय मग ते, त्याला कार्य ॲप घे म्हणलेलो हं,
किती म म्हणजे, किती कॉल झाले तुझे?
माझं आता, दहा झालीत बघा, हे तुम्हाला लावलाय तो. अकरा व आहे,
एकूण किती आहेत?
एकोण, तीस येत्या. मग आता, अठरा कॉल झाले की नाही, एकशे ऐंशी मिनिटे होत्यात बघा, पण काय माहित नाही, मला किती कालावधी आहे ते, मला माहित नाही, जेवढं जोपर्यंत येतात, तोपर्यंत बोलायचं, कॉल वर अस असत्य, मला पूजा वाहिनी ना कॉल करायच होता, पण त्यांचं कसं झालेलं आहे, नाही हे कॉल,
होण मग, माझा हेला तुझा लागायला, आणि विद्याच का लागे ना,
कसं, काय बरं,
होय, ती म्हणत होती, लागण झालाय माझं झालंय म्हणून, सांगाय लागलंय म्हणत्या. मग तस असत तर तुझा लागलाच नसता ना, हे फोन मला,
होय बरोबर आहे की, कायतरी नेटवर्क रेंज नस रेंजचा, प्रॉब्लेम आला असेल वहिणींना,
काय तरी, प्रॉब्लेम असल तर रात्री लावलेली साडे नऊ वाजता,
हा, हा,
आज लावून बघ, म्हणा नंतर,
मी चिम्मीला लावलेलो बघा, आम चिम्मीचं पण झालंय, खरं ती दुसऱ्या फोन वरन, बोलली माझ्या बरोबर, मल्लो मामाच्या फोन वरन बोलली चिम्मी चिम्मेन मी हसून हसून पडला एवढं बोललोय काल तिझंच कॉल मुळ झालं एवढं सगळं
म्हणजे परत परत एकाच व्यक्तीला लावलं तर चालतय काय?
चालते की आता पूजा वहिनी मलाच किती पाच सहा वेळा करायच्या.. कंटिन्यू
होय मग रुद्रन तसं लावलेलं मला दोन तीन वेळा काल तीन वेळा दोन वेळा लावलेला पाचच कॉलच आलेलं त्याला नंतर जास्त याच आलं वाटतं.
होय. ते काय क्लिक हेअर टू सबमिट द कमप्लिटेड टास्क असा येते नाही. मग आपआप येत दुसरी टास्क. तुम्हाला येतील घ्या तुम्हाला पण येतील त्याचा काही विषय नाही.
चालतय की बघूया अजून एकज दि आजचा दिवस बघायचा.
होय मामा तेन
मामा आत्ता गेलेत बघ कारखान्यात
हम्म हम्
मम्मी
काल गेलतो बोरगाव ला
हां हा
म्हणजे मम्मीला पप्पांना सांगून गेलतो. हा चालूय म्हणलं बोलायला बोलायत बसायचंय मला जाऊन येतू. मग गेलो. मम्मी म्हणाल ती पप्पाला विचार पप्पाना विचारलो जा म्हणली गेलो. जाऊन बसलो आणि दुपारी मी जेवण का घेऊन गेलो नाही घरातन. कारण आता आजी जेव्हाय बोलबोल वाटलं मला आणि कुठलं काय. मला वाटत एकट्यालच बोलवले नाही मामीला माहित होतं मी आलोय ते.. हो संदीप मामाला माहित होतं कारखान्यात गेलतो की आम्ही माहित होतो की त्यांनासनी.. आजीला माहित होत मामीला माहित होतो तर काय बोलवले नाही. मला नंतर काय म्हणाल्यात मग नंतर मग कुमार मनला चल तुला हॉटेलला घेऊन जातो.... मग मला भूक लागली मी काय करू, काय खाऊ, घेऊन गेला. घेऊन गेला खाल्लो आणि तेव्हा फोन आला त्यांचा मामीला मामीचा फोन आला मा मग म्हणल्या शिल्लक हाय खायला येणार काय असं म्हणताय व्हय. मी म्हणलो हा हा मी म्हणलो मामी मी सकाळी नाश्ता पण केलोय आणि जेवण पण आलोय म्हटलं मला काही भूक नाहीय. असं बोलल होत तू गेल तर तेव्हाच बोलवाय आला नाही मग
होय मग त्यालाच कसं एकट्याला तेवढं बोलवलं तुला बोलवायला आलं नव्हतं असा किती वेळा ला्ला आणि एकटी किती खाणार होती?
बघा की त्यांनी मापूण करत्यात हो.
अगं मोजून जरी केलं तरी एक माणूस केवढा खाणार आहे. एक्स्ट्रा कायतरी करायचं लगेच पटकन.
होय कुमारला तर दोन भाकऱ्या चपात्या लागतात की नाही.
हा
तर एखाद्या वेळेस नसल तर संदीप मामाच्या ताटातलं त्याला काढून देतात नाही तर ह्याच्या ताटात त्याला काढून देतात. खरं एक्स्ट्रा करत नाहीत बघा एवढी हे आहे. एवढं करून काय उपयोग आहे? माणूस करते कशासाठी?
नाहीच तर पैसे देतोय नाही मग काय पोटाला पोटभर जेवण नसल तर.. कशाला पैसे देऊन काय उपयोग आहे बाहेर खा म्हणायचं मग. त्याला कसं वाटलं असेल बाबा मला एकट्याला बोलवलं जेवायला आणि तिला नाही म्हटलं
आणि त्याला जाताना मी सांगितलेलं माझं काय नाव तिथं काढू नको. त्यांनी बोलवत्यात काय बघुया थांब म्हणलं बोलवलीच नाही
त्याला कस वाटलं असेल मग मला एकट्याला बोलावलं आणि तुला बोलवलं नाही म्हटल्यानंतर
होय बघा की सगळ माहित होत त्यांना दरवेळेला मी त्यांनाच नाही काय माह माहती देत नाही पण ह्या वेळेला माहित होतो कारण मी मम्मीला पप्पांना सांगून गेलतो ना मम्मी उगच फोन लाव म विचारायची दीदी आल्या काय म्हणून? म्हणून मी तसं कर केलेलो नाही तर मी डबा घेऊन जाणार होतो सोडा घरात
आणि मम्मी म्हणणार आणि बोरगावात आजी नाही काय डबा कशालागेन जा
तेच की म्हणूनच मी तस गेलो हो
म आणि सगळं उलट होते आणि हने बोलवलेच नाही त्यांना उगच नेला म्हणून बरं नाही उपाशीच राहायचं की
हो डोसक दुखतंय माझ
ह भूक सहन होत नाही आधीच
सहण होत नाही मला भुक
आणि त्यात आणि उपाशी राहायचं
सकाळी वरण भात खाऊन गेलतो खर मला टायमिंग ला आ लागते हो झालं की नाशत्यात झाला सकाळी दुपारी नको जेवायला मला
होय
होय मग वाढत्या वयाला भूक लागते अस त
भूक लागत ग भूक लागलेल्या वेळात खाल्लं तर वर नाही तर त्रास होतोय नंतर
त्रास होतोय पिस्ताचा तेन माझं जे टायमिंग आहे कनी एकला एक ला भूक लागते मला काय पण हो दे
मी जरा काल आता जेवलो नाही याच्या गडबडीत तर माझ रात्र वर डोकं दुखाय लागलंय पण नुसतं घर घर आलं बस मधन उतरल्यावर कस होतंय की नाही
का जेवला निसा
अ ह्याच्या दिवशी ग गुरुवार काल उपवास आम्ही गडबडीत काय खाल्लो नाही
हा
आणि कुठलं ग रात्री घरघरल्यासारखं व्हां लागलं चक्कर याय लागली
आणि डोक ते दुखालात रात्री पित्ताची गोळी आणून खाल्ली तेव्हा जरास कमी आलं
बाय पित्ताची गोळीला एक हात जाऊ नका
माझ्या रोजच्या डोळ्यांच्या बरोबर असते असती पितताची पोळी त्या त्यामुळे काय टेन्शन नाही खाल्ल्या तर कमी येतय लगेच
ते आता औषध आम्ही जे खातोय की नाही न्यूट्रिशन हो
बंद केलीस
नाही नाही चालू आहे की आबांना चालू केलेय ते आबांच सहा किलो अजून कमी झाले
हो चांगलं आहे की ग मग
म्हणजे आम्ही काही पैसे घालाय नाही त देणारा माणूस ते चट्ट दोस्त म्हणून पप्पांना म्हटलं की मी पैसे घालतो पण तुम्ही खावा तुमची तब्येत चांगली होऊ दे तुम्हाला टेन्शन केवढा आहे माहित नाही काय मला जबरदस्ती करून मग त्यांना खायला लावल्यावर त्यांनी खाल्ल्यात त्यांनी पैसे घालून खायला लावलेत आमचं पप्पा म्हणले आमच्याकडे काही पैसे नाहीय आहेत तेवढं बाबा म्हणून
हा,
त्यो म्हणला तुम्ही पैसाचा का विचार करायला मी देतो. कारण त्याने आता कसं त्यानी स्वतः कमवायला. हो एक, एक, दीड, दीड, लाख रुपये कमवायले त्यात न आता, मग त्यांनी म्हणत त्यांचा पण बिझनेस आहे टेक्स्टाइलचा. आम्हाला काय असा आणि तसं टेक्स्टाईलचा बिझनेस पण आहे आमचे, पैसे मिळतातच या्यातन पण मिळतात एवढं पैसे ठेऊून काय करू, घे म्हणले तुला तुला देतो मी असं झालं.
मग तरी सहा किलो एक महिन्यात, सहा किलो कमी झाले काय?
होय, होय, काय त्रास होत नाही काय नाही एक महिन्यात सहा किलो वजन कमी.
डाएट वगैरे काय करतात काय? हा असं आपलं रोजच जेवतात.
रोजच जेवायचं सकाळी, फक्त सलाड खायचं जेवायच्या आधी. आणि रात्रीच फक्त जेवायचं नाही काहीच, जर भूक लागली तर शेक पिल्यानंतर कि नाही मटकीचं मोड वगैरे किंवा मूग किंवा हरभरा असं काय तर बाऊल बाउल वर खायचं किंवा त्यात कांदा, टोमॅटो टाकून चाट मसाला
आता मामा रोज सकाळी तेच नाश्ता करतात बघ.
सगळ्यात भारी आहे.
मूग, मूग, मटकी, आणि अख्खा मसूर अ तिन मिक्स करून, तिन मिक्स करून किनाय अ हे करतोय मी, कांदा, टोमॅटो, कोथंबीर, घालतो त्या जरासं म मसाला कुठला घालत नाही आणि काळं मीठ तेवढं मारून द्यायचं फक्त.
होय चालते की, चाट मसाला पण भारी लागतोय मला आम्ही काय करून द्या न
त्यांना चाट मसाला आवडत नाही मग आणि रोज कसं, आज सकाळी भिजत घातलं की नाही संध्याकाळी जरा बांधून ठेवते मी, जरा जरा मोड येते त्याला उद्या सकाळी. बरोबर त्यांना नाश्त्याला होते. त्यांनी ते खाल्लं की नाही दुसरा नाश्ता काय करत नाहीत.
हा, हा,
तेवढंच खातात रोज.
नाही ते प्रोटीन खाल्लं की पोटात गच्च राहते. जास्त सारखं भूक लागत नाही खावा असं वाटत नाही सारखं.
आणि भूक लागत नाही ग लवकर.
होय. मग पप्पांना ते चालू केलेय, त्यानी खात्यात रोज चुकवाय नाही. खायलात म्हणून त्यांनाच रिझल्ट आलाय. त्यांचं वजन आता नव्वद पंच्याण्व ला न्यायचंय एकशे बारा किलो होतं. एकशे सहा झाले.
आता कमी येत घ्या ह मग
कमी यायलाच पाहिजे हो मग त्यासाठीच तर घेतलंय ते. करून देतोय की मी सकाळ, संध्याकाळ सकाळी काय ते क्लबमध्येध जातात त्यांनी करून देतात तिथं.
हा, हा,
आणि संध्याकाळी इथ येऊन करतात.
हो चालते की, माझा स्वयंपाक करायला लागलय अजून अंगोळ करायला नाही मी.
काफ
सकाळी शेड वरन आलो, सा पावणे नऊ ला पावणे नऊ ला आलो ते पहिला हातपाय धुतलं आणि भाजी ती नीट करून पोरना डबा करून पोरा आज पावणेदहा गेला रोज साडेनऊ ला जाताला आज लेट झाला.
मग तिथनं सगळं झाडू ते मारला, भांडे घासले, आणि आता क म्हणून ठेवल्या आणि परत मामा चिकन घेऊन आल्यात मग आता नस तर लसूण सोलून ठेवणार मग तोपर्यंत तझा फोन आला जाडू ततीन मारल्या मी तर मात म्हटलं तुझ्या बब थोड्या वेळ बोलायचं आणि मग जाय सांगवायला
करा करा आता झालं घ्या दहा मिनटं झाल्यात हच हच पण
मग तुला नंतर दुपारी आणि मग पाहिजे तर मला फोन कर हा चालते
पण नाहीे मी नेट माझं चालू करून करालो एक
तेच की नंतर मग माझ्या आवडलं क नाही वाटलं तर मी दुपारी फोन करतो
हा हा चालते चाल तुम्ही फ्री असल्यावर मला मेसेज करा मी सांगतो तुम्हाला
चालतय चालत हा चालत हा ठेव
हा